आला का? माझा तर टास्क कमप्लीट झाला म्हणून सांगितलं. म्हणजे मी प्रोसेस करत होते फोन लावायच हॅलो, येतोय का आवाज?
हा येतो आता.
हां. ह नाही म्हटलं, माझ्याकडनं म्हणजे मी लावत होते फोन ते म्हणल तुमच एकशे ऐंशी मिनिट कमप्लीट झालय म्हणजे झालं का माझ पूर्ण काय माहित? कारण मी सकाळ दरन दोन फोन लावलेत.
हा हा, किती कॉल
माझे मध्ये अ सव्वीस झाले. पण त्याच्यात माझ ते एकशे ऐंशी मिनिट हे झाले. पुर्ण झाले. म्हणजे असं म्हणजे हे नाहीये की, तीसच कॉल झाले पाहिजे. माझ्याकडन लागलाच नाही. आ, हा तस काही नाहीये. एकशे ऐंशी मिनिट, हां
मी करते कॉल तुम्हाला, ते ते एकशे ऐंशी मिनिट पुर्ण झाल की कॉल पण
आवाज, आवाज, आवाज, नाही येतय. हॅलो.
हॅलो
आवाज कट होतोय.
आता येतोय का?
हा.
हॅलो, आता तुमचे एकशे ऐशी, एकशे ऐशी वीस पूर्ण झालेत ना, मग ज्यावेळी मी कॉल करते तुम्हाला त्यावेळी बोलायचं दहा मिनटं, कारण तुमचे तुम्हाला पण पैसे मिळतात त्याज, आणि तुमचे पण एकशे आ
म्हणजे आला पाहिजे ना फोन असं म्हणतेय मी, म्हणजे काही काहींना काय झालंय की, कुणाचे फोन म्हणजे लागतच नाही त्यांचे मिनट कम्पलीट झालेत ना
हा हा मला लागतोय का बघा, एकशे ऐंशी ल मट भाज पूर्ण झा हा, जेवला?
जेवण एवढ्या लवकर नाही, एवढ्या लवकर नाही जेवत.
हा-हा काय चालय मामी?
कणाय, नाश्ता झालाय काम चालू आहेत घरातले.
हा हो,, आता फ्री आहे तर बोलून घेऊया.
हा, झालं का तुमचं आवरलं?
हो आवरून काय चालंय मामी?
नेटवर्क नाही आहे का तुमच्या इकडं, पाऊस पडतोय का?
होय.
तुमच्या इकडं?
व्हय पाऊस पडतोय.
म्हणूनच आवाज येत नाही तुमचा.
हो. हा बोला की,
येजा-येजा
पाऊस असल्यामुळे नाही, आवाज येत नाही. एक मिनिटं, हॅलो. मग सोड सोडणाऱ्यांसनी सांगायचं असते आता. आम्ही काय सोड येणार आहे चालत.
म म्हणूनच फोन दिलताय की मी त्यांच्याकळ. देतो थांबा. हे रा पप्पा. तुमचे हे रा पप्पा. हॅलो, हॅलो.
हम्म,
हा बोला कि, फोन आलता माझ्या फोन वर.
पण ते कसं शांतीमध्ये बसून काम करायचंय ना, असं चालतं का? फोन आल्यावर आपण घेतल्यानंतर
म्हणजे माझा एक दुसरा फोन आहे बहिणीचा आणि पण मग दुसरा फोन काम करते ना, त्यामुळे मी फोन घेतला, दिला बाबांच्याकडं
नाही मग तसं ते पण आवाज म्हणजे हे होत असल ना,
होय, आता ते फोन यालात सारखं म्हणून दिला.
हो तस होतंय. आपण बोलत असलो ना मग कुणाचा ना कुणाचा फोन येतो.
होय.
आज तुमचे पप्पा घरी हेत काय?
होय घरीच असतात पप्पा.
आसं
नाहीत, काय करायचेयत. बाबा म्हणजे शेतकरी आहेत ना, बाबा आमचे मग असतात. आणि काय झालं? बहिणीला फोन माझ्या मग घरी घेऊन मी इकडे काम करते बबा. फोन यायला लागलं तर पप्पाच्याकडं दिलेत ते म्हणलेत तिच्याकड द्या. असा प्रश्न झाला. काय मग आणखी?
नाही चाललेत छान आहे.
हा हा, किती कॉल कप्लीट केलं. सव्वीस, किती दिवसातं?
काल दोन दिवसात, परवा दिवशी. परवा दिवशी त लागलाचं नाही आणि काल सकाळपासून करतीये मी कॉल म्हणजे म्हणलं काय मी रात्री तुम्हाला मगं बोलून बोलून माझ तोडं दुखाय लागलं. मी दिवसभर बोलत होते काल.
हा हा,
राते वीस कॉल केले.
एका दिवसात.
एका दिवसातं
आग
म्हणजे मी. एक झालं की एक, एक झालं की एक मध्ये सारखं चालूच होत माझं, मी बंदच केला नाही पाचच मिनटं फक्त जेवूसतवर ठेवला, नाही तर सारखा माझ्या चालूचं होता आणि आज सकाळ दरनं तुमचाच
फोन वर बोलाय पप्पा आमच कावत्यात मला, काल फोनं काढून घेत घेतल्याल, नाही डोळ्या ह्याच्या परिणाम पडतो सारख फोन वर
टास्क कम्प्लीट आहे ना म्हणून हा आ, हा हा हा हा
कामात
आजचा दिवस आहे ना, आता झालं दोन दिवसाचं आता काही नवीन देतात म्हणूनच
ट्रान्सलेशन पाहुन त देत्यात टास्क, होय. आता तुमच एकशे ऐंशी लिमिट पूर्ण झाले, म्हणजे कॉल करायची काही गरज नाही. हे, जर कोणाचा जर कॉल आला तर उचलू शकता तुम्ही.
नाहिये ना. बास. म्हणजे मी तुम्हाला लावला पण अ तुमचा काय कॉल लाग, म्हणजे फोन लागलाच नाही.
हा हा मी पण आताच करणार आहे तेवर आता गावी जाया पाहिजे.
कारण, माझ्या ना सु शून्य सेकदं चे असे सात ते आठ त म्हणजे फोन गेलेत त्यांना तिथं.
होय.
जमा झालेतं, हो म्हणजे काय झालं मी त्या दिवशी कॉ फोन लावत होते पण माझ्याकडनं एकही कॉल लागला, म्हणजे फोनचं लागला नाही कुणाला. पण ते असेच मंग ते मी, मी फोनं म्हणजे करून पाहिलं पण कुणी उचलाचं नाही, आणि मी ह्याच्यावरन पण अ आधी काय करायचे, हा म्हणायचे कॉल करायला? आणि अ
हा हा
नंतर मी फोन केला ना उचलतच नसायचे.
हा.
असे सात ते आठ माझ्या कडन झालेत सात ते आठ वेळा आणि त्याच्यामुळे शून्य
आपल्या स्वार्थ्यासाठी हा बोला की?
शून्य सेकंदाचे असे सात ते आठ झाले, हॅलो
एक-एक काय करत्यात, आपल्या स्वार्थासाठी बघत्यात, आ मला कॉल कर त्यात अन नंतर कॉल उचलत तच नाहीत, आणि म आमच कॉल कोण उचलायचा असा प्रश्न आहे ना? तेनी पण तसं करायला नको पाहिजे. आपला एक कॉल त्यांचा एक कॉल आपला एक कॉल. त्यांचा एक कॉल केल की, भारी वाटतं.
हा, म्हणजे असं छान वाटत ना.
हा, ते काय करतात एक कॉल मला केला की, परत माझा कॉल उचलतच नाही असं ज बर्‍याच.
आणि कसं झालं. काल एक मु ह्याचा पण आला म्हणजे असा मुलगा होता तो. त्याचा कॉल पण आलता म तो म्हणला आधी त्यांनी म्हटल. की, मी मुलगा आहे म्हणे माझ्यासोबत आज म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल बोलू शकाल का? म्हणलं ठीक आहे. मुलगा काय आपल्याला काय त्याच्या काय ह्याच्या सोबत तर नाहीये. की, त्याच्या जीवनात काय चाललंय काय नाही आपल्याला फक्त आपला कंप्लेट टास्क. हो, कम्प्लीट करायचं.
होय.
हो, त म्हणून. त्यांनी मग नंतर त्याचे दोन कॉल झाले आणि मी दोन कॉल केले म्हणजे असे माझे दोन झाले परत. नंतर म एक मुंबई चि मॅडम होती. त्यांनी पण मला काल मला दोन कॉल. म्हणजे दोन फोन केले. आणि मी पण दोन केले.
अ ह,
म्हणजे असं म्हणून मध्ये जास्तीत जास्ती एक दोन एक दोन अे झाले ना. त्याच्यात मग ते बरं वाटलं की, कोणतरी फोन उचलतय आणि बोलतय. आणि तुमचे पण रात्री दोन आले.
हा हा, नाही.
त्याच्यामुळे माझ ना पटापटा झाल. नाही त परवा दिवशी. परवा दिवशी मी एवढी म्हणजे मला हे झालत की, मध्ये मी. फोनच लागत पण नव्हते. अन उचलत पण नव्हत.
ह ह, काय नाय व्यवस्थित. काय म आणखी जेव जेवण ते काय केलं.
ते जेवण काम आवरल्यानंतर जेवण करायचं आमचा एक दोनचा टाईमीग. दोन वासताचा दोन दीड दोन अडीच.
हा हा नाशिक चि काय करणार आहात तुम्ही?
आ,
स्पेशल काहीच नाही ते आता.